हा.
काय जीएसटी आधी काय शिकवलं मग आता जीएसटी भरायचं.
ते आधी कस! पोर्टल वापरायचं कसं! ओपन कसं करायचं. किंवा जीएसटी सगळी थेरी माहिती सगळी सांगितली.
हम.
आणि आता ती वेबसाइटची लिंक आलिया ग ती अकराशे रुपयला मिळत्या.
आपल्याच वापरात येते ते एकदाच वापराय त ते मग ते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट न दिले. ना आम्हाला
हम्म हम्म.
हो अगं मग ते प्रॅक्टिस करून घेतलं.
तुला जर परत वापरायचं असलं. तर कनी तीनशे दहा रुपये द्याय लागतात म्हणाल तर सर
हम्म हम्म.
पण आता तू कोर्समध्ये आहेस म्हणून नाहीतर बाहेरनं जर तुला कराय झालं तर अकराशे रुपये द्याय लागतात.
हम्म हम्म. तेम
एकवीशे चोवीस
भरलीस म
शता महिना झाला. महिनाहन गेला कोर्स चालू आहे. खरं महिनाभर एकवीस दिवसच घ्यायचा इला तो कोर्स
हम्म.
काही शिकवण होत नाही म्हणताना. सर जास्त दिवस शिकवा लागलेत.
हम्म ते सर आहेत म्हणून जास्त दिवस शिकवाल्या बाकी कुठं असतं तर मग संपवलं असत एकवीस दिवसातच कायत कायत मध्येस
बर बर तेच की आणि मग कोण घेतलंच नसतं! ना मग एकवीस दिवसच आहे एकवीसशे चोवीस रुपये द्यायचं म्हटलं.
हम्म.
तर म्हटलेलं महिनाभर घेणार आहे.
मग आता काय काय शिकले?
पहिला स्टार्टिंगला जीएसटी म्हणजे काय? त्याच कि किती प्रकार आहे. इथ. जीएसटी कोणता कुठं कुठं कस कसं लागत. आणि ते थर्ड पर्सन आल्यावर आणि कसं कसं असतय. हे सगळं सांगितलं. परत हम्म काय ते सी जीएसटी एस जीएसटी म्हणजे काय आय जीएसटी म्हणजे काय? ते कसं लागतय इंटरा स्टेट इंटरस्टेट. हे सांगितलं.
हम्म! हम्म!
थेरी सगळी पूर्ण सांगितली पंधरा दिवस.
हम्म.
पाच काही सहा पीडीएफ दिल्यात बाई लिहायला माझ अजून दोन पण व्यायनेत.
हम्म ह!
प्रॅक्टिकल तेच आता चालू आहे.
हम्म हम्म!
परत जी एस टी आर वन कसं भरायचं ते आधी शिकवल्यात.
हम्म!
म्हणजे बी ते नसते काय ग? बी टू बी बी टू सी जे बिझनेस टू बिजनेस बिझनेस. टू कंझ्युमर त्या ते असते.
हम्, हम्, हम्!
म्हणजे कसं बी टू बी असलं तर बिझनेस टू बिझनेस असलं तर जीएसटी लागू होतोय. बी दुसरी असली तर म्हणजे त्यांचा काय. कस् कंझ्युमरांचा काही जीएसटी नंबर नसतोय न मग त्यांच्याकडनं जीएसटी घेऊन चालत नाही.
हम्! हळूहळू बोल.
हम्म! हेच की सगळं शिकवलं.
हम्! आता काय काय केलेस तू टॅली?
ते बेसिकच लावलोय अजून बेसिकच आता हे झाल्यानंतर शिकवतो म्हण म्हटल्याता. म्हणजे फक्त ती आम्ही सर्टिफ किट साठी पैसे दिलेलो सहाशे काहीतरी
हम्म!
होय मग सरांना सांगितलो कि जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे म्हणजे अ पेंट्रॉय मध्ये फाईल्स कशा घालायच्या किंवा प्रिंटिंग कसं करायचं परत एक्सेल कस युज करायच? जरा शिकवा. मग हा तर म्हंटल्यात. बघू आता सर म्हंटलेलं की जी एस टीचा क्लास झाल्यानंतर शिकवतो म्हणून.
हम्म! हम्म! नाही शिकवतात गे सर सर काय असं पैसे द्यायला पाहिजे. आणि पैसे एवढंच दिलेय म्हणून एवढंच शिकवायला पाहिजे असं काही नाही सर जेवढं काय काय शिकवू शकतात तेवढं सगळ शिकवतो.
हा मग तेच की हे म्हटलं सर की शिकवतो म्हणून. जी एस टी चा क्लास तेवढा होऊदे. चालते म्हटलं आता टॅलीची एक्झाम घेणार आहेत म्हंटल्यात. उद्या नाही तर. सोमवारी घेतील.
टॅलीचं किती महिन्याचं लावलेली सहा महिन्याच ते तीन महिन्याच?
चार सांगितलेला आम्हाला.
हम्! चारचा सहा महिने जातच ते.
हा म्हणजे प्रॅक्टिस तर कुठे केली आता जी एस टीच लगेच चालूच झाले की त्याच्यातच.
हम्म प्रॅक्टिसला बुक देतेत चार, पाच
ते सगळं केलेय बाळाने आमचं तीन महिन्यातच झालतं बाळ दिदे खरं प्रॅक्टिस करायसाठी शूडता महिना घेतलेला खरं एक्झाम आलत्या म्हणताना एक महिना गॅप घेतलेला आम्ही. मग एक्झाम झाल्यानंतर मे महिन्यात परत चालू केलेला. हम् परत चालू केल्यानंतर जीएसटीचा कोर्स आला नई, म सर म्हनलं हे पण करा चांगलं. हे पण करा चांगलं हाय म्हंटलं ग.
हम्म.
मग हे कराय लागले आता टॅलीची एक्झाम द्यायची, मग जीएसटीची एक्झाम द्यायची मग बेसिक शिकून बेसिकची एक्झाम द्यायची. आता तुला हेच्या आधी ए आय च एक सांगितलेलो माहित हाय?
हम्म.
ते पण शिकायचं आहे मग हे सगळं झाल्यानंतर मध्ये गॅप घेणार बाई मी मला कं टाळा आलाय आम्हाला सुट्टीच नाहीय.
हम्म.
मग सिक्सथ सिम ला
आणि परत आवाज लांबन आला.
सिक्स्थ सीम ला एक्सेलच लावणार मग
हम्म. तीन अं सहा च सिम करणार ना तू?
होय बई ना. सर म्हणाल्यात तेवढंच करा. डिग्री तेवढीच करा एम. कॉम ला काय घिऊ नकासा तेज्या ऐवजी सी ए च्या हाताखाली जावा.
होय एक वर्षाच, होय तेच की तेच शिकवत्यात फक्त ते इंग्लिशमध्ये असतय सगळं आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स सी ए च्या हाताखाली घेतलीस तर म तुला कुठ पण जॉबला बर पडतंय.
तेच की आता अर्पिता तेंची दीदी, अर्पिता त्यांची दीदी हाय तिला तीन हजारच पगार हाय निपाणीत.
होय आता इथं निपाणीत तीन हजार हाय इथं पाच हजार हाय. पण तेवढंच रूम रेंट, तेवढंच पडतय सगळं.
हा मग ते सर म्हणालते नव पहिला दोन वर्ष घरचे सपोर्ट पाहिजे जास्त म्हणून.
हम्, पहिला एक वर्ष जरी केलीस कणी तू कुठं पण अं हेला अ टॅली साठी कुठं पण अ किंवा ह्याच्यात आता मी कसं हेलाय अं फोर व्हीलरच्या हेच्यात मग तुला मिळतय ग टॅली कुठं पण गेलं की टॅली ला गतयचं. एक्सपिरेन्स आसंल की लगे च घेत्यात आणि पेमेंट पण चांगल मिळतय मग आणि आता इथं कोल्हापूरात तरी अं दहाच्या वरच हाय बेसिक सॅलरी.
करणार हाय बाई पहिला दहा नकोय मला दहाच्या वरच वालच करणाराय पहिला कमी
हम् आमच्या ऑफिस, आमच्या ऑफिसमध्ये तरी चौदा हाय. दुसऱ्या आ माहीत नाही काय किती हाय. टॅलीला जास्तच आहे बाळ, बेसिक फ्रेशर असलं तर मग तेवढच कमि येतंय. आता तुला एक्सपिरियन्स येणार तू हच्याच्या सी ए हाताखाली गेलीस तर मग तुला चांगला पगार मिळू शकतो.
हो, कि.
हम्म.
सरांना सांगितलोय रिझ्यूम कसं तयार करायचं ते पण सांगा म्हणून.
हम्म. ते काय मोबाईल ऍप वर पण येतात आता चाट जी पी टी ला तेन.
हम्म तेस क शानगती माझं बाळ बा ्वेदु असं करतोस हांंतरण काढाले ब
हम्म आता अ हे अ काय म्हणत माझ्या इथ एक क्लासमेट म्हणजे माझे रूममेट होते आणि ते इथच जात होते सीएच्या हाताखाली इथंच आहे रूमच्या जवळच आहे माझ्या
हा
मग तिला किती पेमेंट आहे
तुला पाच हजार होतो अडत
हम् सर मनालतिथ की
हम्
निने तेवढं शिकायला मिळत नाही तुम्हाला कारण की इंडस्ट्रीज नाहीय आहेत
सगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असेल त्यांच सगळं इकडे येतय ना
हम्म चार पाच सीये हे एका ठिकाणी असतात तिथो जावा म्हणाल तो
हम्म इथं हय वाटतं इथं विचारून बघायला पाहिजे मॅडम आमच्या रूम मधल्या मॅडम आहेत बघ त्या तिथं होत्या कामाला आधी त्यांच्या वशियांना न इथ गेलं तरी पण चालतय तुला माझ्या ज माझ्यासोबत राहा म्हणस
हम्म तसं करू नकोस ठेव कि वेदु ते जरासा
कट करू काय
कर आड